हॅलो
हा
हा कस आहात.
मी मस्त तुम्ही
हम्म हम् हम मी पण मस्त काय चाललंय
काय नाही निवांत आहे बघा
हम्म हम्म हम् मग ते तुम्ही तिकड कुठं फिरायला गेलता वायस जरा कुठे गेलता ती वायस जरा माहिती सांगा की
कुटे वो
ते तुम्ही पन्हाळा तिकडं कुठे गेलता ना फिरायला मग तिकड कसं कसं वातावरण आहे
हो पन्हाळाच वातावरण खूप छान होतं. मस्त मस्त आम्ही गेलो होतो. बाईक वरून आणि हो पावसामध्ये गेल होत आणि यू यूज अँड थ्रो चे रेनकोटस आम्ही घातले होते.
हम् हम ह
आणि आम्ही चार जण गेलेलो.
होय मग तिकड कसं वातावरण काय आपलं वाइस जरा
मस्त होत पाऊस होते धुके होते भारी वाट कलावाला
हम हम हम् हं.
खूप छान होत आम्ही रस्त्याच्या मध्ये फोटो काढले.
हम
खूप छान आले आहेत फोटोज आमचे
ते नव्ह मग तिकडचं वातावरण कोकणच कोकणच आहे ना ते सगळं पाऊस बिऊस पडत असेल लय.
हो खूप पाऊस आहे तिथे
होय का मग तुम्ही वाहून बिऊन गेला नाही ना
वाहून नाही गेलो आम्ही,
होय तिकडे प नदीला पूर आलतात ना कोल्हापूरमध्ये
नाही.
टी व्ही ला येत होतं सारखं
नव्हता आला पूर.
होय.
हम्
बाकी मग काय अजून
काय नाही बाकी
होय मग घरातली
काय घरातले गेलेत कामावरती
हम्म हम्म हम् हम् हम् मग रानाबिनात काय लावलंय काय.
लावलय की.
काय लागलंय काय वायट जरा असं काय कस कसं काय लावलंय.
तुम्ही काय लावलेय?
आम्ही ऊस लावलाय ऊस न कधी पीिकाय ना ते वर्षातून दन वर्षातून एकदा जात
हा.
त्याच्यानंतर मग त्याची लागण आम्ही आता लागण केली त्याच्या आ नंत तर दीड वर्षानंतर आता ती खोडव राहणार परत मग आमचं राहन फुढल्या त्याच्या पुढल्या वर्षी रेकााम होणार ना. हम्म. तुम्ही काय लावलंय टोकलंय का फिरले.
आम्ही पिरलंही वाटत मला माहिती नाही.
हम्म हम् हम् कायपरले-
आमही शेंगा, सोयाबीन
शेंगा पिरतात पणही
टोकणे.
बरं बरं.
हा.
मग ते जास्त प्रमाणात फवारणी बिवारणी काय केली का नाही. टोकल्यानंतर हम् हम् हम् ह. नाही आमच्या इकडं तीच कि सोयाबीन लावलंय आम्ही केडयतच.
हा.
मग केडे तू सायबीनला मोठे इथ कमर. खंबरे एवढे येत आणि त्याला मोठ प्रमाणात फवारणी बिवारणी केली जाते ह ति आणि आम्ही आता जायाच मग त फिरायला पाऊस पण पडाय लागलाय ना मग त्याच्यामुळे मस् ते आता फिराय बिराय जाय कुठरी? आ जा आहे म्हण त साडा बाघापुरला पाटणच्या क
आणि
हम् इतकी उलटा धबधबा आहे तुोला माहित आहे का नाही तिथं पाणी
नाही हो माहिती काय आहे तिथं?
अरे इकड कोकणात आहे ती पाटणच्या या साईड ला पाटणच्या वरती साड वागापर म्हणून एक हे स्पॉट आहे.
हा.
तिकड सगळेजण फिराय बिराय जातात मस्त वातावरण वितावरण असतं मस्त व इकड अ गाय गुर पेर होणार माणस असतात खोळी बि घेऊन मग जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तिकडे ना.
हम्म.
त्याच्यामुळे काही मोठ्या प्रमाणात इकडे पाऊस बीऊस पडत असते मग पोर जास्त करून हम्म फिराय विराय झाते ती तिकड मस्त पई क जय विंजय करते ती पाणी डबधबबडं वारक छोट छोटं छोट छोट असतात मग तिकडं मग मस्त खूप छान वातावरण आहे.
एकटा जाणार आहे की मुलगी सोबत
नाही पोहरं पोहरं जाणार आहे.
हम हा हा.
बिलगी कुठली काढली कायता पोरं पोरं झाल्या म्हणजे मु शबर काय जातत
नका.
हम्म.
बघा ना तर मुलगी सोबत जाणार असशील ह आणि ती देलढक उकलून तुम्हाला
कशाला आणि म्हणून तरी नको म्हटलं बाबा कुठ तेमुळे सबतघच बायला मगच कायतरी भांडणं बिंणं चाली काय पटलं बिटलं नाही तर मग आपलं दरीतून खाली उड्डाण करण माग
तुम्ही द्यायचं मग तिला फेकून
नाही एवढी ताकद आहे आमच्या
हम् ताकद नाही वे
मग तिकडे येताना आमही म्हणतोय भजीबिजी मस्त मस्त खायचं तले नमतालो बगय आता कसे कसे एक जण मुंबईल हाय एक जण पुण्यात हाय एक जण शिरवळ म आता सगळेजण येतील
हा हा हा
ह्या वीक मध्ये शेवटच्या आठवड्यात आमच्या गावची यात्रा आहे ना तेव्हा बघूयाम मिरत बा आप प्लन मग तेव्हा आम्ही जाऊ सगळे
जावावा वा वा एनजॉय करा ह
हम्म ते इतके म्हंटलं तू येणारस का काय म्हटलं विचारावं
अम्म आता तर म्हटलं मुलीला घेऊन जाणार नाही
अरे सगळे वॉयच होते ना मग आता तू एकटाच आपलं रात्रीच ना म म्हटलं विचारावं
ह् होय होय
हम मग
का ना आहे मग निवाता आहे
हम् हम् हम काय चाललंय शिक्षण विक्षणय
झालले डीिग्री
हम हम तिती िग्रि म्हण
डिग्री
हम्म हम्् कशा पण डिग्री झाली
डिग्री झालीय मेडिकलमधन
हो मग किती वर्ष किती वर्ष शिकाय ब कााय गेली काय तुम एक्सपिरियस वेक्सपरियन्स काय वर्ष चार वर्ष
ह
मग का एक्सपिरियन्स बसपिरियनसुम काहीरी सांगा कस होत प्रवास तीन वर्ष चार वर्षाचा तुम
चांगला होतां प्रवास
डत प्रोवासा का काल
खूप छान होता राहण्याचे आमचे खूप हाल झाले जीवनाचे हाल झाले खूप तरी पण आम्ही काढले
होय
दिवस कसे तरी आणि आता फायनली कम्प्लीट झालंय आमचं
मग आता तुला जॉब बीब कुठे बघायला लागणार काय
जॉब आम्ही बघत आहोत ॲक्च्युली अजून आमचा रिझल्ट लागला नाही तर रिझल्ट लागल्यावरती बघणार चालू
हम्म त्याच्यासाठी अप्लाय बिप्लाय कुठे केलाता काना
केला होता बघघे अजून त्यांनी काही सांगितलं नाही
हो
हां
म्हणजे कधी सांगणार कधी सांगतात काय?
काय माहिती तसं काय सांगता येत नाय.
होय.
हम्म
मग काय कस कसं कुटं कुटं आला कुटं होता शिकायला? सिटीव म्हणजे काय? कॅम्पस बिम्पस हाय का नाय आपलं हम्म हम्म हम्म हम्म म कॅम्पस बिम्पस कॉलेजमध्ये येत होतं की नव्हतं.
हम्म दोन आली होतीत.
हूं
अ
दोनच आलेत चार वर्षात दोनच कॅम्पस येऊन गेले. म कोणाचं काय कॅम्पस सिलेक्शन झालं का नाय?
नाई.
नाय. हूं हूं ही नवं फार्मसी म्हणजे गोळ्या बिल्या तयार करतेत तिच ना
हो.
म्हणजे तू आता कंपनी मींपनी मध्ये जॉब बिप वर लागणार ना.
हा.
हं हं म्हणजे गोळ्या गो तयार करतेत त्याच कंपनीत ना.
हो.
म ते आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं हाईत?
मुंबई, पुणे, गोवा, बेंगलोर
म आता तू मुंबई पुण्याला जाणार व्हय.
हो.
मुंबई पुण्याला मोठ्या इंडस्ट्रीज आहेत का गोळ्या बिळ्या बनवण्याच्या
हो आहेत की,
म तू आता तिकडे अप्लाय केला का इंटरव्ह्यू साठी.
माझं रिझल्ट लागल्यावर अप्लाय करणार आमी
म्हणजे अजून रिझल्ट बाकी ये का?
हम्म
रिझल्ट तरी साधारणपणे किती दिवसात काय लागू शक
एक महिन्यान
अजून का?
हम्म
हं हं हं हं म गेल्या वर्षी किती पर्सेंटेज पडले होते काय?
सी जी पे असतय आम्हाला एट पॉईंट फिफ्टी
काय म्हणता
सी जी पी असते पर्सेंटेज नाही.
होय का हं हं हं म तुमचा आवडीचा विषय बिषय कोणत होता काय?
फार्माकोलॉजी
तुम्हाला लय आवडत होता का तो
हं
म्हणजे पेपर बिपर त्याचा सोप्पा बिप्पा जायचा का तुला? पहिल्यापासून त्याजीच आवड होती म्हणजे
हो हो.
मग तुला मेडिकल फील्ड ला जायचं होत का?
हो.
हं हं हं. म्हटलं भावाला घ्यायचं होत ऍडमिशन? विचरवा म्हटलं चांगलंय हाय का काय? बघूया की आता त्याचा मार्कावर बाहेर त्याला कुठं भेटतंय आण तेच म्हटलं तुला विचारावं कसं कसं असत काय जरा म्हंटलं माहिती.
हम्म.
हम्म. चांगला आहे ना जॉबबीब लागतो तुमाला लवकर काय?
हम्म.
हम्म. बाकी काय आजु
काय नाही बा आता
बाकी काय म्हंटलं अजून?
काय नाय बाकी अजून?
बरं बरं चालतंय मग ठिव व का?
हा ठेवा.
हा.